हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का? हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का? आवाज येतोय?
हॅलो, माझ आवाज येतोय दि
हो हो येतोय, येतोय येतोय.
बर बर
हॅलो येतो का आवाज? हा हा हॅलो, तुझा आवाज येतोय?
हो.
हॅलो अगं तुझा आवाज येतोय बोल
हॅलो बोला की कसं काय आज कॉल केलात? मी मस्त तुम्ही कशा आहात?
हा जरा म्हटलं मी बरी आहे तू कशी आहेस?
मी देखील मस्त. हॅलो दिदी तुम्हाला रेंज आहे तुमचा आवाज ब्रेक होतोय.
हा अगं इकड पाऊस पडतोय ना म्हणून
बरं बरं चालेल थोडं रेंज मध्ये जा तुम्हाला काहीच रेंज नाहीये तुमचा आवाज पूर्णपणे ब्रेक होतोय जसा माझा क्लिअर येतोय तसा तुमचा आवाज येत नाहीये.
बरं बर थांब ह मी रेंज मध्ये जाते.
ओके
एकच मिनटं
हा
आता येतोय का?
हो हो येतोय.
हां बोल. हॅलो
काय करताय तुम्ही
काय नाय ग जरा असंच बसले होते.
हा
म्हंटलं काय चाललंय बघाव तुझ काय करतेस.
तर मला ना दिती तुम्हाला तुमच्यासोबत बोलायचं होतं थोडं एका सब्जेक्ट वर
हां बोल ना
अ तुम्ही मागच्या वेळी मला ना अ एक अ खाद्यपदार्थ खाऊ घातला होता तुम्हाला आठवत असेल जे मेथीचे पुरे किंवा मेथीच्या पुऱ्या किंवा पराठे असं तुम्ही सांगितलं होतं
होय होय होय
तर मग मी त्याची रेसिपी थोडी विसरली आहे तर तुम्ही सांगाल का मला किंवा एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही हेल्दी पुरी किंवा पराठे मला खायला नक्कीच आवडे आवडतील तर मला तुम्ही त्याची रेसिपी सांगाल
हो हो सांगते की रेसिपी घेतो म्हणजे लिहून घे म्हणजे परत नंतर मीकणार नाहीस तो
हम
ह सांग आहे बघ बाजारात ना ना फ्रेश म्हणजे अ हे आणायचं मेथी मेथीत पण दोन प्रकार असतात बघ एक गोल पानाची असते आणि एक उुबट पानाची असते उपटपणाची असते ना ती आणायची नाही कारण ती कडू लागते आणि ही गोल पाणाची आहे ना ती म्हणजे ती चांगली असते भाजी ती कडू वगैरे होत नाही किंवा लागत नाही आणि ती चवीला पण छान लागते मग ती तू बाजारातून ती एक पेंटी आणलीस ना कती म्हणजे निवडायची आणि त्याच डेट नाही नाही घ्यायचं फक्त पानं पानं घ्यायची
ओके ओके
डेट घ्यायचं नाही कारण आपण ते पुरीे करणार आहे त्यामु ते लाटलं जाणार आहे ना त्याच्यामुळं ते हे होणार आहे म फुटण्याची शक्यता असते ना त्याच्यामुळ डेट नाही घ्यायचे
हा
नुसता पालापाला न्यायचा नंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा
हा
स्वच्छ धुतल्यानंतर ते नितळत ठेवायचं त्यानंतर आपल्याला एक मसाला म्हणजे त्याच्यात टाकण्यासाठी मसाला लागेल मग तो मसाला पण तयार करायचा एक
हा
मिरच्या घ्यायच्या म्हणजे तुला कस म्हणजे तुला कसं तिखट हवय म्हणजे तुमच्या किती प्रमाणात तिखट खात्यात कमी जास्त त्यानुसार तु घेऊ शकतेस तुझ्या आवडीनुसार मग ते मिरच्या घ्यायच्या आणि लसुण नंतर त्याच्यात एक चमचा जिर एक -एक ते दीड चमचा तीळ
हम्म
आणि थोडासा त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आणि आल्याचा तुकडा आलं नाही टाकलंच तरी चा ते स्किप केलंस तरी चालते
हा
आणि मग हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं असं आणि को सॉरी कोथिंबीर टाकायची त्याच्यात आणि ते सगळं मिक्सरला चांगलं वाटुन घ्यायचं आणि वाटल्यानंतर पुन्हा वाटुन झालं की आपण जी नितळत ठेवलेली भाजी आहे ती आपण स्वच्छ म्हणजे नितळली कि ती आपण बारीक एकदम तिला म्हणजे चिरून घ्यायचं
ओके.
ते बारीक चिरुन झाल्यानंतर, त्या भाजीत आपण जे वाटण केलंय, ते वाटण सगळं टाकायचं. आपण एक चमचा हळद टाकायची.
तुमचा आवाज व्यवस्थित नाहीे येत.
नाही येत का?
हा ब्रेक होतोय, एकदम कटकट होतोय.
हा हा आता येतोय का?
हो येतोय.
मी बाहेरच जाते हा, एक मिनट रेंजमध्येच जाते मी. एकच मिनटं. हॅलो. हा मग त्याच्यानंतर अ हे करायचं, काय? मग ते आपण त्याचेत ते वाटण टाकायचं, ते भाजी चिरून घेऊन आपण, त्या वाटीत वाटण टाकायचं, त्यानंतर त्याच्यात एक चमचा हळद टाकायची, हॅलो.
हा बोला ना, मी ऐकतेय. लिहुन घेते ना थोडं, हो हो येतोय. हो हो आवाज येतोय तुमचा, ऍक्चुअल मी लिहित लिहित आहे, त्यामुळे फक्त हा हम्म असं बोलत आहे ना.
हो हो चालेल, मग मग त्याच्यामध्ये हळद एक चमचा, आता चवीनुसार मीठ टाकायचं, आणि तुला जर म्हणजे आवडीन जर तुला जास्त प्रमाणात तीळ आवडत असेल, तर आणखीन तु एक अर्धा चमचा थोडस वरून दिसण्यासाठी जरी टाकलास तरी चालते आणि नंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं, दोन वाट्या, आता तुझी भाजी अ, केवढी झाली. त्या प्रमाणात तुला पीठ कळतेय एक दोन वाट्या किंवा तीन वाट्या पीठ टाकायचं. तीन वाट्या पीठ तू टाकलस ना गव्हाच, गवा्हाच तीन वाट्यापी तर मग बेसन पीठ टाकायचं, दोन चमचे. फुल दोन चमचे, आपले पण पोहेला वगैरे घेतो ना, ते. भरून चमचे टाकायचे, जर ते छोटे असतील, तर तू तीन टाकू शकतेस. कारण म्हणजे बेसनपिठामुळे
ह.
त्यासाठी, आणि त्यात थोडस तुझ्याकड जर, कॉर्नफ्लावर असेल, तरी तू तू ते टाकू शकतेस, आणि एक चमचा ते हे टाकायचं तेल टाकायचं. आणि हे सगळं एकत्रित करून, चांगलं घट्ट असा गोळा करून घ्यायचां, त्याचा म्हणजे मळुन घ्यायचं चांगलं तिं बाईक ते, आणि चांगलं मळून घ्यायच, आणि थोडसे, पाच दहा मिनिटं ते, मुरवायला ठेवायचं.
ओके.
आणि मुर मुरवायला ठेवलं, कि मग, अ पुन्हा थोड्या वेळानं, थोडस पीठ घ्यायचं, आणि अ हे, तेल तापाय तापायला ठेवया आपण, कढईत. म तेल तापत ठेवलं, कि तेल एकदा आपण तापून घेतलं कि मग मंद आचेवरच ते तळायचं कारण आपण कसं ते पुऱ्या करणार आहे ना जास्त फास्ट गैस असेल तर ते खरपून जातील त्यामुळे एकदा आपण तेल चांगलं तापून घेतलं की ते मंद आचेवर तळायचं आणि नंतर मग आपल्याला तुला जस म्हणजे तुझ्या आता कसं आहे पुऱ्या तुला कश्या आवडत म्हणजे छोट्या त्याच्यापेक्षा थोडस मोठ्या म्हणजे तू आकार तुला हवा तसा म्हणजे तू ठरव छोट्या करायच्या मोठ्या करायच्या मग ते चार ला टायचं पोळपीठावर थोडस पीठ घेऊन एक गोळा गोळी तयार करून एक गोळी घेऊन लाटून घ्यायची ती गोळी जरा अस अस म्हणजे पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही मिडियम ठेवायची जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण आहे आणि नंतर ती लाटल्यानंतर तेलात सोडायची
हा
आणि दोन्ही बाजून चांगली भाजून घ्यायची म्हणजे तळून घ्यायची
ओके
आणि नंतर तू आ म्हणजे असं पण खाऊ शकतेस किंवा तू त्याच्या बरोबर पनीर केलंस किंवा वांग केलंस ना सुख वांग त्याच्या बरोबर पण ते छान आणि तू प्रवासाला सुद्धा त्या पुऱ्या नेऊ शकतेस कारण त्या भरपूर भपूर दिवस म्हणजे एक पाच सहा दिवस तरी टिकतात
हो म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही तुमची रेसिपी माझ्यासमोर मांडली किंवा खूप छान पद्धतीने तुम्ही अ तुमची ती म्हणजे मेथीची पुूऱ्या किंवा पराठे होते खूप छान पद्धती तिने मला सांगितला त्याबद्दल तुमच थँक्यू सो मच आणि खूप आभारी आहे असं मी तुम्हाला म्हणेन
तू पण माझं ऐकून घेतलास त्याबद्दल धन्यवाद
ओके तर नेक्स्ट रेसिपी जर मला काहीतरी सांगायची.
आता तू विसरलेस आता तू हे लिहून घेतलस त्यामुळे आता नंतर आता हे नक्की करून बघशील?
हो नक्कीच. ओके बाय दिदी